रीकाम आहे हॅलो
हॅलो
बोलकीी आहे
हॅलो
हां बोल
बाला दोरवाला देऊन आणलीस
आणनलखित मला वाटलं त आंबेमाळच्या तिकडे येणार वाढत तू म्हणून मी थांबलेले माने विचारलं मज तिथ जवळ आहे काय काय
सम म्हणा तो आत ती चालते ग बई इथ अगल्ली चालते
द्यायला वय
हा म्हणजे कलेतच इथ गोडाऊन मध्ये होते तर
बरे झाले गे जवळ झाले
तू मला विचाराला दिस आ्ही मला ते नाही का म्हणून
हा मला वाटलं तिथे येणार आहेच म्हणून मग तिथं थांबायचं म्हटलं आणि म्हटलीस ना तू तिकड हा
हा तम म्हणा च येतोय ती म्हली हथच आहे म्हणली तिकड काय यायला लागत ना
हा आणि काय
तिथला तांब्या मळ्याला डॉक्टर पण इकड आलता प
हा चेक करायला
डोला व जाड काळा नाही का
हा, हा, हा.
त्यो आलता.
हम्म.
काय करायला भूमी?
काय येला जरा चारालोय बघ भुमीला.
अण्णू बरी हाय काय ग? फोन कर
हाय, हाय. बरे यं. नको बास? बास के.
तिला आता वरचं खाऊ घालत्यास काय? वरचं खाऊ घालत्यास काय?
हम. घालतो कायतर कायतर जरा भाततेन मिक्सर ला लावुन.
होय. चपाती तेन चारवायची जरा एकदम बारीक बारीक चपाती भाकरी म्हणं
चपातीची बुट्टीच वढली बघ. काय नव्हचं मॉड झालयं. हम्. पप्पाच ताट ओढली मगाशी. हा. पुढं नाई पुढं सरकाल्या. जरा गुडगतेन उचलाल्या आता लय वांड वढत्या की आता पुढं सरकून वढा लागल्या आधी माग सरकत होती
हां. अगं मी पण किती जणना मेसेज केला कॉलिंग साठी म रिप्लायच नाही कीती जणांना मेसेज केलं म्हटलं कॉलिंगला. रिप्लायच नाही मग राहुदे म्हटलं मग रुपाली म्हटली अं आस कर म्हटली अ शिवानी सोबत एक वीस मिनिट तु बोलत जा म्ह टली आणि ती वीस मिनिट बोलू दे म्हटली. दोघींना पण हे होते
हा ह
ह. म उदया बेंदुर- - रुपी नाई कामात हाय मॅडम अजुन
हेज्या वर आओ ऐकूच येत नाही.
होय का मला येते की पुर्ण याला.
इना झालाय मला लई. फँन चालु हाय काय?
बसलो.
आ.
बाहेर बसलोयं.
बाहेर हाईस होय. हा.
आत रेंज येत नाही ग घरात
रेंज येत नाही- -
हमं. जेवलीस काय नाहीस मग अजुन? दुर्वा आता तिची मैत्रिण आल्या ब गावातून गेलयं तिला भेटायला.
अं.
तिची मै त्रीण आल्या गावाकडनं आता गेल्या भेटायला.
थांब. घेतो थांब.
काकत घे म्हणाल्या काय?
हा. घेऊन बसायचा नुसता खेळत नाही मोकळं- - लई आगाव झाल्या. कनी - - वढायचय काय तर वढायचंय.
खेळणे टाकायचे गं लांब, लांब जरा आणि जा म्हणायच घे जा
अगं, अंग पाणी जेवयाला बसले ग इथं खाली ओढा लागला खेळा खेळा अच्छा
आणि काय उद्या वट्ट पौर्णिमा
हं
तुमचं इथं कुठं पुजताय तुम्ही
त्या हवामाण बंगल्यात
तेवढा तिकडं जाताय
होय मग कुठं इथं नाही ग जवळ-
आई तुळजाभवानी मंदिरच्या माग आहे कि- होय तुळजाभवानी मंदिरच्या तिथं आहे कि-
हा हा मम्मी इथच जात्या
पण आहे की तीन बत्ती चौकात काय तर
हा ते लांब पडतेय ग दोन्ही लांब पडते हवामान मंगला जवळ पडते लग तथ मारुती मंदिर हाय बघ तिथन मधन गेलं की जवळ पडते
होय आम्हाला इथं मठात जवळ आहे
हा मोठा आहे कि तुम्हाला
लई गर्दी पेऊ द्या आणि आज पावसानं चालू केल्यापैकी सुरुवात
होय
आता उद्या काय करते का माहिजे यायलाय ना मध्येे मथे बपाडायला
पडलाय काय
हम्म उद्या आणि सणतच चालू होते वाटाले
ी पळया
होय सगळं आवडायचं की उद्या सकाळी लवकर आमच्याईन अ जळण पसरून ठेवले आणि आता पाऊस आला आता काय करू सांग एकटी
आह
आमची आई ग जळण पसरवून ठेवल्या
गोळा म मग ग
आणि पाऊस यायलाय आता हॅलो
गोळा करणारच का मग
होय पोळ्या असतात आमच्या इतर वेळेला पण असतात सोड आम्ही वट पौर्णिमेला पोळा करतो दरवर्षे
काय का हा माल मम्मी ह तिथे येतो गंड बोलवाले
काय झाल
काम आहेत त्या बोलून काय काम आहे काय आल काम जर मम्मी आता देही वडाल्या ग
ममी कड केला बाहेर
ममी ते दोनच के जरा इकड वडा गेला एकदम अंधरून आले ना
अह ख्याल आहे नाव
हम्म बारी क आलेय नाव
हम्म कुठे चार थेंब पडून जाईल
होय तेवढंच की पडत ये इिकडे आता खात्या मार खात्या बघा आता आता पडवतोच होत तुला पार्ट
हम्म
अशा अ मावशी काय म्हणाल बाघ
हॅलो ह भूमीमी भूमी
हा बक्की कशी ओरडते
घूमी
हशतला माझ्यातलाच बारीक आवाज यता ऐकू येत नाही
आवाज कमी आहे काय काय मग
आवाज कमी आहे याला
फोनला कमी असेल गं
वॉल्युम तेन पूर्ण केलं की आवाजच नाही आहेत
मला फुल्ल यायलाय आवाज
फॅन लावलोय त्यान पण ऐकूयेत नसलं
हा फॅनच्या आवाजात पण ऐकू येतं नसलं
हा
बाळाचं नाव कधी ठेवणार आहे मग
आता आहे की तिसरा लागल्यावर
हम हम आता किती महिने झाले
आता पाऊण महिने झाल्यात
होय
संपून तीसरा लागणार गं पुढच्या महिन्यांत
हम्मम हम्म
हा दर दर दर दर किती मिनिटं झाल गं
आत्ता सहा सात मिनिटं झाले असतील ऍपचं साईडचं बटन दाबले कि कट होते बघ साडे आठ आठ अडतीस झाल्यात आता अनेक दोन मिनिटं
ये
रुपालीला फोन लावायचं रुपालीला फोन लावणार होतो
हा
ती कामात असत्या बाई त्यांच्यात जेवण
होय दुपारी कायतरी ते का हे असते म्हंटली मला पण काय लावलं नाही तिला पण अजून लाव म्हणटल्यायली सोड
हम् तुझं किती झालं टास्क मग
आ
किती झालं टास्क
टास्क आता तुझ तू लावलेला अठरावा आता मी लावलेला आता आठराव्हा आहे तुला लावलेला ह अगं वेस्ट गेलीत चार पाच त्यातलं वेस्ट गेलेत हे काय पहिला कळालं नाही मला
सांगटलेलं तुला मेसेजवरती
सांगितलय खरं काय कळालंच नाही ते म्हणजे कस होतय एकेकांच फोन लावत्यात का तेनी आहे आणि तिकडं आल्याला दाखवत नाही आणि तसंच होत माझं पण मग लावल्याला त्यांना उचलायला येत नाही रेंज नसल्यामुळे
नेटवर्क
एक कानच्या रेंज कुठं असत्या मोबाईलला तेे झालं ते दोन तीन कॉल ते तसच गेलं आणि एक दोन तुला लावलेलो ते पण एक वेस्ट गेलंच ते
की का रडाल्या बाळ घिरणी
रडत्या मग कशी
बघकी चालतय की ठेव मग नंतर करतो मी थोडयावेळान
हा थांब कट करतो थांब मग लावतो.
हा हा तिला घे पहिला
ये